हॅलो
हा बोला
झाला का सैपाक?
सैपाक झाला, खाणंपिणं झालं.
जॉबला कायले आहे
पडले आता ह ह आव म्हणजे ना दुपार जेवणच नाही केलते मिस्तरीन तेन यायले होते ना
कोण येल होत?
मिस्तरी ते
हा
तर मग दुपार कुठं जेवणा केले ता
गेले तर माय पू यायला बोललोत काय
कोणालाच नाही लाईक फुया नाहीन बहिणी नाहीन कोणीच नाही
जाऊं दे बरं झालं आमचं वाचल
हा मग पण कोणीच नाही बोललं वायाच काही नाही पण मग आपलं हे काम अधुरण म्हणलं कुठं वा स रिकामं
मया सासूला
तुमची सासु नईना कोणाचीच
नाही का
तर सांगितलं वामना ना आज विचारलं वामन म्हणे उद्याच आहे
हम्म
लगेच मंग सगळं तयार केलं आणि लगे करून घेतल
लगे मायासारखेल करचात घ्यायला बोलील नाही
लगे आलो कोण आलच नाही आम्ही पूजाला बसलो -
हम्म
मग ते सांगा ना
हा शा मैत्री नि राहत्या
मग ऐका तर मी मग दादाला म्हणल त स इडलि तिकडं बोलव बाबा प्रसाद आला त्याना त्याचे त्याचे मित्र दोन तीन जणीला बोलीलं
हम्म
आणि कोणीच नाहीलागी
तुमची मैत्री न बोलली सां तु मी
हा मही मैत्रीण मी नाही मी कोणा मी काय सांगू राहिली मी कोणालाच नाय बोलील.
पण तुम्हाला लक्षात आला असण कोणती मैत्रीण त
नाई वाड्या
नाई तुमची फेवरेट मैत्रीण बोलली असल तुम्ही असं नसण झाालं.
वैशु बाई. आ म वैशू बाईला बोलील्या ना मग पण मी काय सा मी काय सांगू राहीले तुम्हाला म्या कोणालाच नाय बोलिले
त्यात नेमकं सांगितलं असल ना
नाई नाई काय नाई हो मी काय गळ्या देवाच्याल खोट सांगण का? नाई नाई ऐका नं तुम्ही दादू म्हणलं इकड सांग म्हणलं जेवढया हाय तेवढ्या यायला सांग म्हणलं इकड तर त्यांना मंग जाऊन अनं त्याच्या त्याच्या हिशोबाना साऱ्याला सांगितलं. गण तुमची हा
हा हा
सध्या
काही सर्दी बर्दी कल संध्या वल चलण
सर्दी क होईल सर्दीला थोडं वा अढा लागेल भिता लागेल.
मग काही पावसा पाण्यात वल्ल्या विल्ल्या नाही झाल्या का?
तुमच्या लवकच्या या रा घलगड्याला
चार चक्र पाच चक्र मारणे मिलो.
आवड्या नका भाई अकाा चकरा दमबठू.
एक एक चक्कर सुद्धा मारू शकणार नाही ते म्हलो.
हा कस काय माल काय सवय नाही.
सवयगंजे रस्ता पाह त मी
काही नाही सगळी स वय कितकाला चिकला जा लागत होता आमच्या पां तला किती का गणवती
कंमारा इतकाल चिखल राहत होतं
तासल सवय असल्या तर असून नाही रे
अम्मा सवी सवय हो तुमच्या न तुमची नाजून म रूढबीट नाही कामाची सगळी
हम पण मग आता आता सुना काम एक तरी आम्ही घरायची आहे.
अ ते आहे.
हम् आताच्या सुना बोलावा.
तस -तस काही नाही जस पुढं असलं ना. करा लागल मग जस तू सुनायला दिसल. आराम केला तिथं तर काही नाही येतच पैसे तर मग ते आरामच करतील ना.
हा.
सगळेन सोबत पळतात त्या कस काय घरी बसतील.
हावं.
वातावरण पाहून वागत ना माणूस
वातावरण सल आगत ना.
मग आणि दिवसात घरी बसायचं असं कस काय जमल.
नाही जमा तो घरी बसायला कसं जमलं. आपल्याला शेती करहून राले आपल्याला शेतीच करून
मग तेच ना सकाळी मी वर हात करु रहिल्यातलं गेल्या नसतं हळूहळू. दिसली की तसच पुढं.
भैया हो लय टाईम घालत. असं वाटत होतं लांब जाणवतं आणि चिकखल म्हणतो मी
मग कायला गे एवढ्या जागेत तुम्हाला वर चढून पाहायला येऊ शकत नाही का खरं बाई आम्ही तर येढाईला ती ोर येतो. कीतीक बऱ्या
आणि आता आमचं घर पाहिलं सांगा बरं तुम्ही
किती का बार्या पाहिले आमचं घर पाहिलं म्हटलं आता कुठं काय? मा आता तुम्ही जर तुम्ही जर चेंज के असल तर हा बाकीच सगळं माहिती
हम.
सगळं माहिती मी सगळं घरपायली.
कशाचं.
आकाशात पाहिले म्हणजे पोरास टायमाला बी आली मी त्याच्या अवल बी आ काय- काय वे तरी आण हळदी कुका वेळीस बी आणतो आक्काला विचारा तुम्ही
आत्याला मी आजकाल विचारा हळदी कुंकवाच्या वेळेस चारच खोल्या होत्या आणि भै्याच्या टाईला तुम्ही. बोला लाल्यात तर शेडमध्येध्ये बल्या आणि शेडमधूनच जार गे.
अ तव तवात तवत आलतो शेडमध्ये. त्याच्यानंतर इकडं.
इकडं म्हणजे इकडं मागं पाहिलंच नाही त नुसत समोरच्या समोर पाहिले.
हा समोरच्या समोर पाहिले पण गेलो होतो आम्ही. तरी मी माग‌ येल आणि मागच्या घरानी.
मग आमचे मधल्या घरात किचन एक मागच्या घरात किचन आहे.
मागच्या घरातून. मागच्या म्हणजे मागच्या सगळ्यांनी दोनच- दोन दोनच. किती रुम आहेत घराच्या.
अरे मंग सारा रॉंग नंबर आहे तुमचा.
कस काय आता बांधल तुम्ही मागं माग बांधल तुम्ही
मग आम्ही आता कितीती आम्हाला आमची पआता चार वर्षच झाली तर चार चार वर्ष झाली आमच्या घरात अहो आमच्या नाही तिघा तीन तीन रूम आहे सहा रूम आहे दोन किचन आहे सनू. अजून घ सारी गर सोय कर टॉयलेट, बाथरूम.
हा नाही गरे मग का वा त्या्या दो नथ वा त्या्या.
नळ फिटिंग ते सारा करेल म घरामध्ये.
मग त्या दोन वात्या का दोन दोन वात्या का चार रूमा.
मग का वा तुम तुम्ही त्याच्या रूम. डायरेक्ट म्हंटले मी सांगते मी तेव्हा आमची फर्ची नव्हती गोबाच होता.
हा गवाच रातात.
आता आमची सारी खड. झाली सार सार घराच्या माशा बदलला आमच्या आता.
मग आतून बोललंच नाही तरस.
मला आता म्हग मी बुोल लाल या आता तुम्हाला कोणता टाइम राहतो. बाया आज पोर घी मला काय म्हणती सगकाळी बर का. शैचालय. पाण्याची बाटली घेतली मी पोलाेते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रड नको बाळा. पाण्याल जाते हा. म्हणलं नाही आज दिवस दिवसभर वाढणार आहे आज.
बर बपोरी अंगावर ये नाव तुमच्या.
हा लूच तिथे काय चालवी रोज नको बा रोज नको बाहेा आणि.
म्हला पोरीला सवय तुमची वाली.
हा.
त्याच्यामुळे मग त्या तू मलाच मानत्या.
हा रडू नको काय
मग मग त्याच आता मी गेले मोठे मम्मीला मग मग च लागल त्यांना वाटत मी गेले तर मोठी मम्मी माग रडत येईल काय मग सांगून जहात्या त्या मग लागतल
मग ती तुमच्यावरच पडेल
मग मी काय सांगुण राहिले कुटावरर कोरंग कोण सोबत लागल ना मला मग हे चालत राहिल पाहिजे ना हे पुढं नाव
हा नाव चालत राहिलना तुमचं नाव बंद नाही करून देेल.
मग तेच म्हणून राहिलो ना, मग सालत येना कोणत्या तर निमताना घेतच ना माणूस.
घेतच चांगलं वाईट, कोणत तरी यान येतच. कस चांगलं. चांगलंच येत वाईट थोडी म्हणतो माणूस येतच द्या. आता या, दोन या दोन बाय गेल्या त्यांचं नाव किती किती नघून राहिलो करालो.
घेतच बाई माणूस नंतरच.
अवघडून जात व्हय की.
हमा. अवघड म्हणजे, त्या दिवशी हीतून गेले ना तर, मला इतकं विचित्र वाटलं बाई. पूर्वी इतके मोठमोठ्या रोडून त्या राहतात. आमच्या घराराकडच तोंड तिचं.
हा का.
हा आण लग ऊंच दिसत होता रतलंगी
हा, हा, मोठी पोरगी का?
लानी, लानी मोठी कय नाही
आ.
मोठी नइ लहानी
ह मोठीला काही पोरगं का पोरगी तानी हाय वाटतं?
पोरगी हाय वाटतं, पण मोठी नव्हती रडत हो पणी, लहानगी रडत होती
हा, ओ हा
बाकीचं सगळं होतं माझं
जे जात ते जात, ते सारे याला मुकत दोन गासाला मुकत, आपल्याला जेवणाला कडू घास काढाय सारं कराय लागतच, अवघड हाय हो.
काय करता बाजीला?
आज भाजी ला का, आज कोथंबिरीचे लाडू आहे.
हाव का सोपा, सोपा आयटेम आहे म
कशाच सोपा आहे, त्याच्यापेक्षा भाजी पुुरी तरी मला
हो, मळायला टाइम लागत पण त्याला पण जसं माणूस बास त्या शेजारीच बसले तिथल्या तिथं
हा मग आता, चालूच राहत ना काही -काही म आज संध्याकाळचं काय स्वयंपाक करायची गरज नाही
कस काय?
मग आता तुमच स्वयंपाक जेवण बिवन होईल
अहो म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक केला म्या, मी आत्ता चार-पाच वाजता सहा वाजता जेवले, दोन तीन घास मला लय भूक लागली तिथं, मग ते दोघं म्हणे तू जेव रे, ना आम्हाला कितिका भुका लागल्या म्हणे. मंग तसीच उठले परत बटाट्याची भाजी केली पचली अन, चार पाच पोळ्या टाकल्या त्यांना दोघांना ते दोघं जेवले आजून मला जेवायचय पण म्हटलं मी आता दोन-तीन गास खाल्लेत, मला काही जेवायच नाही, मी नाय का पार नऊ वाजता पैली भूक लागली
मला तरी कुठंय मासालाय कुढय
नाही-नाही, ते काय रागवत नाही मला
पण, पण माहितेय ब्रेक हाय
हा.
त्यात
हा, तिकडं राहायली होती... हा, बाहेर आलोय...
पाहिलं जाणार असं...
हा झाला गला.. कानू आता आज.. येती का काय इकडं, काही फोनच नाही केला मी, दोनचार दिवसापासून येत राहतो नाय त फोन...
म माझ काय फोनच नाही केला म्हनल्यावर जास्त लागल ना...
का... म्हणल्यावरून नाही म्हनले मी तर जाणच हाय तुम्हाला...
हा पण मग जस तिकडं जायचं का इकड इकडं घ्यायचं म्हणल्यावर कच सावड... रात्री जाऊ...
हा...
तिकडं जर जायचं तर, मग म्हणते जा चला, आपण जाऊ चालतं हा मग तेच जा जाणं तर आहेच कुणी तीकडं काय नाही जाणतयच हा पण मग यास आहे तिकड जसं... इथ धका ये तिकड जस लगेच जावं लागल
तानात तान साराच चेतन हो खरी खबर आहे.. भावभिक वाढली..
का होदला..
आता मग सहाशे लोक हे किती दोन्ही मिळून... शांगल होता...
सहाशे रुपयच किलो...
बोनी म्हणून आणलो तो...
दोन्हीळून एक किलो आणला...
हा...
तीन तीनशे रुपये किलो..
हा मी आता तर त याला गेलते ना अ... बेटायला गेल ते ऑपरेशन झालते... पाहणीच ते नेलं तर तिड बी ते तीनशे रुपयात देल त का...
हा...
हम्म...
तीनशे रुपय अर्धा अर्धा किलो लिहला असतो...
हा...
हम्म तीनशे रुपये किलोची डाय...
ह...
न कावे मी त्यालागे आता येडून पुढं ववत रही ना... आता पावसाळा झाला किवाळा लागवत हो...
हा मग ये वयचे लाडू करून ठेवून आपण...